नो
हॅलो!
हा आवाज यायला लागला काय?
हा यालाय बोल.
अ हा उचलायला आलं नाही का लवकर?
काय?
उचलायला लवकर आला नाही काय फोन?
उचललो लवकर जॉईनिंग झाला नाही लगेच.
हा हा.
असुदेे घे काय कराल्यास? झाला स्वयंपाक?
चालू आहे
हा हा हा तुझे झाले पूर्ण?
अग नाही ग आत्ता तो संध्या आल्यावर घेतो
हा हा बरोबर. करून घे लवकर.
का?
करून घे ग म्हणजे पेमेंट होते ना लवकर.
आता परवा केलेला अजून काय तपास घात आहे म्हणाले
होय होय तपासतात त्यांनी नंतर होतय घे पेमेंट.
परवा केलेला ग.
परवाचच ग ते पूर्ण तीसहून अ सबमिट केलीस की नयी मग दोन तीन दिवसन होते.
मला परवा दिवशीच केले होती मग
होईल घे या दोन तीन दिवसांत बुधवारी बघ होईल
हम्म.
काय करायल्यास?
जेवण करालोय वीव करायचं लक्षात आलंत सकाळी आणि
हां हां.
बोलण्याच्या नादात तू काय बोलालतीस बग त्याच्या नादात विसरलेच मी.
अं तरी लवकर आठवून झाली.
माझा उत्सर्ण आठवण होतो.
हम.
असू दे हॅपी बर्डे.
हा थँक यू.
हम्म
पाहिन म
काय करायल्यास जेवण? जेवण काय करायल्यास गं?
जेवणका भात भाजी भात, भाजी, भाकरी, आमटी.
कसली भाजी? मय
कट कर की.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
कट कर गं.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
आ
अर्जंट आहे गं उचलतो.
बोल बोल ना.